हॅलो. हा बोल की हा बोल की.
हा फ्री हायस का?
हा आहे की ग तू काय करतेस?
आता जेवण झालं तुझ जेवण झालं का?
नाही अजून आता स साडेनऊ पाव्हने दहा ला जेवायचं.
हम्म हम्म तेच म्हटलं फ्री अस अशील तर कॉल करूया मी तुला कॉल केलाय कारण की नाही. आज मला एका विषयावर तुझं मत जाणून घ्यायचंय.
हा हा बार बोल की विचार.
तुला म्हणजे असं नाही का वाटत की तंत्रज्ञानामुळे आपण खूप पुढे गेलो लोय पण त्याच वेळी आपल्या काही मौल्यवान गोष्टी मागे पडत चालल्या आहेत.
हा होय बरोबर आहे की.
म्हणजे कस पूर्वी सण म्हणजे म्हणजे घरभरो उत्साह असायचा. होय ना आणि सगळे नातेवाईक एकत्र यायचे काय. आणि गप्पा खेळ म्हन पारंपरिक पदार्थ, आणि आनंद असायच सगळीकड.
हा होय.
एक ठिकान एक सण म्हणजे फक्त फोटो आणि रीलस पुरत आणि स्टेटस एवढंच उरलय.
हा म्हणजे दुसऱ्याला दाखवण्यासाठी.
हम्म तेच ना मग कस आहे त्यामुळे क नाही आपल्या ज्या अनेक रूढी परंपरा आहेत. म्हणजे रूढी परंपरा अंधश्रद्धा नाही आहेत. पण त्यामाग जे काही असतं ना आरोग्य परत ज्ञान असतंय आणि आपण आपण निसर्गाच संवर्धन कस करायला पाहिजे परत एकत्र कुटुंब पद्धत ठेवण्याचा विचार होता पहिल्याच्या आपल्या रूढी परंपरामध्ये पण आज आपण त्या समजून घेण्यात त्यापेक्षा की नाही जास्त सोडून देण्यावर आपण भर देतो
हा होय ते पण झालेयच नात्यात सुद्धा तसच झाले आता
हम्म
अंडरस्टँडिंगच करून घ्यायचं म्हणजे कुणाला कॅपॅसिटीच नाही तेवढी त्यांची अंडरस्टँडिंग करून घ्यायची जरा ते स्पेस झालं की झालं हम्म
ते ते सोशल मीडिया हे म्हणजे चुकीच आहे की नाही असं तुला काय वाटतय
चुकीचं आहे असं म्हणता येत नाही कारण त्यामुळ आता हा
कसय माहिितय का ते सोशल मीडिया चुकीचा नाही आहे तो खूप उपयोगी पण आहे पण त्याचा अतिरेक आहे क नाही ते आपल्या आयुष्यावर परिणाम करत करत आहे हम्म
हा होय ते बरोबर आहे त्याचा हा
अतिरेकत आपल्या आयुष्यावर परिणाम करायलाय ना तो चुकीचा नाही आपण आहे आणि कस आज अनेक लोक जे आहेत एकाच घरात बसलेले असते पण प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो त्यामुळे कसं होते प्रत्येकाच्या हातामध्ये मो मोबाल असल्यामुळे प्रत्येकाचे संवाद एकमेकांशी कमी झाले आणि स्क्रीन टाइम वाढलेला आहे
होय आणि ते कस आपल्या बॉडीवर सुध्दा त्याचा इफेक्ट होतोय पण ते लोकांना जाणवत नाहीय
हम्म तेच की त्यांचा स्क्रीन टाइम वाढला पण किनाही संवाद कमी झालाय बघ सगळ्यांचा
होय कम्युनिकेशनच आपापसातलं कम्युनिकेशनच कमी झालीत
हम्म आणि कस आहे अ आज लोकांचं कस झालंय आणखी एक गोष्ट म्हणजे की नाही आपण म्हणजे आज आपण की नाही दुसऱ्यांच्या आयुष्यात पाहण्यात आपण एवढं बिझी झालोय म्हणजे दुसऱ्यांचा काय चालय अस स्वतः स्वतःच्या आयुष्यातला आनंद विसरतोय आपण स्वतःच्या आयुष्यातला आनंद विसरतोय पण दुसऱ्याचं काय चालय.
बरोबर आहे हे जास्त चाललेय आता होय त्यांना तस केलं मग आपण
हम्म अलीकड कस. लाईक्स आणि फॉलोअर्स याच्या माग सगळे धावायलेत. ते महत्त्वाचं वाटायला लागलेय सगळ्यांना
पण लोकांना कळतच नाही आहे की तेवढ्या पूर्त इंटरटेन्मेंट म्हणून दहा पंधरा मिनिटं तेच वा हा कंटाळा आलाय कामातून म्हणून एक इकडे तिकडे एक दहा पंधरा मिनटं घालवली तर ठीक आहे अनेक जण पूर्ण हेच त्या मोबाईल मध्ये घालवतात दिवस दिवस
ते कसं झालंय लाईक्स आणि हे हा फॉलोवर्स मुळ काय झालंय नेमकं ते खऱ्या नात्यांमधला वेळ कमी झालाय बघ त्या लाईक्स आणि फॉलोअर्स
हा होय आणि ते आतानी ते सोशल मीडियावरच बघून घरात वागणं. किंवा असं. बयर चुकीचण किंवा घरातल्या हे ते पाहिजे असं करा तस करा. असचय. ब बून जात.
तेच के म्हणजे लहान मुलांच पण आता कसं झालं मैदानी खेळापेक्षा जास्त मोबाईल आवडत.
मोबाईल म क हा म्हणजे आउटडोअरपेक्षा इंडोअर गेम्स त्यांना बेस्ट वाटते.
आम पहिला कस म्हणजे आपल्या आम्ही जेव्हा लहान होतो तें्हा आपल्या ना्याजोबा गोष्टी सांगायचे आपल्याला वेग वेगवेगळे संस्कार परत अनुभव यांची देवाणघेवाण करा व्हायची ना. पण आता कस होतय ते आज जो पण गोष्टी ऐण्याची परपरा आहे ती पण क व्हा का आप संकार अनुभवांची देवाण घेवाण ती तर कमी होत चालल काय?
हा आणि आपुलकीी आपले पण माणसांचा दो नाते्याच्या जो फुलके आपले पण असतो तो पूर्णपणे दूर होत चाललाय म्हणजे लांब होत चालली इथे.
तेच क ब तेच म्हंटलं तुझं मत काय ह्या होर बघूया.
म्हणजे ते कसं आहे. आपल्यावर डिपेंड आहे आपण वापरण्यावर ते डिपेंड आहे कि ते चांगलं आहे कि ज आप दृ ु दृष्टी बघित तर ब आणि ज त्याचा जास्त होत असेल तर ते म्हणजे बॅड सुद्धा आहे आपल्या ह्याच्यासाठी
हम्म तेच का? म ते माझ्या म ते कस वाटत हम्म बोल ना.
मग ते कसं आहे ते कोण जस वापरते जस यूज करते. त्याच्यावर डिपेंड आहे की बाबा त्यान त्याचा किती वापर केला पाहिजे आणि केला पाहिजे.
हम्म ते कसं आहे मला पण तसच वाटतं ना माझ्या मध्ये कस? आधुनिक तर आपण असं स्वीकारायला पाहिजे.
हम्म,
पण ते आपल्या जे संस्कृती मुळे आपण विसरून चालणार नाही ना, आधुनिक पण स्वीकारायला पाहिजे आधुनिकता पण संस्कृत ते विसरता कामा नये. तंत्रज्ञान आपल्या कसं आहे, तंत्रज्ञान आपल्या हातात पाहिजे. पण आपण तंत्रज्ञानाच्या हातात नको.
हा होय, हे बरोबर आहे.
पण अलीकड कसं आहे, आपण तंत्रज्ञानाच्या हातात चालोय. हम, तेच की तंत्रज्ञान आपल्या हातात नाही सगळेजण किनइ तंत्रज्ञानाला हातात गेल्यात तंत्रज्ञानाच्या. मग, तुला असं खरंच असं वाटतंय का? की आपण प्रगती करत आहोत. किंवा नकळत आपली संस्कृती परंपरा आणि जे नात्यांपासून आपण दूर ात आहोत असं तुला खरोखर वाटतय का?
हो. म्हणजे आहेच आता जे समोर दिसतय डोळ्यासमोर घडतय असं. लोकांच्यात आपल्या कुटुंबात इथल्या इथे असून साध बोलण नाही फोन लावायचा मेसेज करायचा सांगायचं झालं. जाऊन तिथ प्रत्यक्ष भेटून बोलल तर तो आनंद वेगळा असतो ना. आधी कसं होत, जाऊन सांगणं बोलणं हे याला महत्त्व देत होत तीत लोक पण आता कसं, हा सांगितले म्हणजे चला आ पत्रिका लग्न लग्न पण किती हे असतंय, पण त्याच्यासाठी सुद्धा पत्रिका मोबाईल वर पाठवली की झाल. या म्हटलं की झालं.
आणि परत आपण ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण स्वतः बसून कोणता छोटा ब बदल करू शकतोय, असं तुला वाटतयं?
आपण स्वतःच म्हणजे जास्त यूज करण कमी करायचं आणि आप ल्याला जेवढी गरज आहे, तेवढंच फक्त ते म्हणजे जेवढे सोशल मीडिया आपल्याला हवाय ज्याच्या साठी हवाय त्याच्या साठी फक्त वापर केला तरी ठीक आहे की.
हम्म,
हा, म्हणजे जेवढाच आपण जेवढाच तेवढं वापर वापर केला आपल्यापासून सुरुवात केली तर, मग बाकीचे
हा ते, पण आहे सोड आणि कस पालकांनी पण या दक्षता घ्यायला ह जर
हा, म्हणजे लक्ष द्यायला हवे नाही का?
हम्म, थोडे वेगवेगळे गेम्स मुलांना शिकवायला.
आणि पालकांच कसं झालयं जॉबला जातेत संध्याकाळचं आल्यावर तर त्यांना कंटाळा येतोय, मग मुलं दमवत्यात म्हणून मुलांना मोबाईल द्यायचा नाही पण मग त्यांना पण ताप नाही, आणि यांना पण ताप नाही ती निवांत बसतात यांना पण निवांत होतय. खरं ते चांगलं नाही आहे, हे त्यांना कळून येत नाही, किंवा कळून येतय खर त्यांना आता ते त्या वेळेपुरतं त्यांना ते ढकलून न्यायच असते नाही.
होय, सगळे तसेच झालेत बिझी शेड्युल मधनं कशाला आपल्याला ताप म्हणून, त्यामुळे ते देतात. तू पण निवांत राहा मी पण निवांत राहते, अशी वृत्ती आहे.
खरं त्याच्यामुळे कसं त्यांनी डोळ्यावर वगैरे इफेक्ट होतात, परत मानसिकता मुलांची बदलत्या लहान मुलांची तर त्या मोबाईल मुळ मानसिकता चेंज होत्या, लगेच म्हणजे एक एकजण असं कसं बिहेव करतात, कळत नाही. हा होय, लागलेत आणि एकेकांना आपण काय वागतोय, काय करतोय काय बोलतोय काही कळत नाही अजिबात.
म्हणजे अक्षरशः मी एक केस बघितली होती अंगणवाडीत एक त्या मुलग्याला सार फोन देत हो ज्याई आणि तो आला होता काय छट त आणि आ पण आ होती आणि ते ना म्हणजे जे फोन व कंटिन्य नॉनस्ॉपच बत राहाु फोन काय विचारलं सांगतच नव्हतं ते नुसता फोनवरचच बोलत राहायचं जे काय ऐकलेलं आहे ते
हो मी प नाही काय का हो अकड मत एक मुलगा बघितलेला आहे त्यांचे बाबा अरमित आहेत आई अ सरकारी दवाखान्यात हॉस्पिटल आहे मग लक्ष द्यायला कोण नव्हत म्हणून, त्या मुलाला फोन देऊन देऊन मेंटली एवढं डिस्टर्ब केलय की त्याला कळत कळतचं नाही तो खुप हुशार आहे, पण त्याला कळत नाही की बा आपण काय करतोय, म तो त्याच्याच नादात असतो प्रत्येक वेळी एवढं सगळं असून काय करायचं मुलागा चं व्यवस्थित नाही आहे, ते मोबाईल मुळे झालयं मेंटली तो डिस्टर्बचं आहे पुर्ण त्याला कळतचं नाही.
होय ते आता आपणच छोटा बदल पहिला करायला पाहिजे, मग बाकी चालेल मी तुला उद्या कॉल करू का हा चालते ठूक आम बाय
ब